लाईक
हं माझे हे हा एक कॉल आणि अन एक कॉल दोन रायले तसे. तेच्यावढं रिसिव करा अनी संध्याकाळी थोडं करतो मग.
बरं बर चालतंय की.
काय म्हणताय मग आणि
काय नाई बघा आता सध्या तर निवांतय.
हा. त काय माहेरी म्हटल्याव निवांत विश्रांती घ्या सारखं जायला मिळत नाई.
नईव हाय आता आल्यासारखं आठ दिवस राहायचं निवांत आता काय करायचं.
होय.
हम्म हम्म.
आम्हाला नाई व आता आम्हाला परवा गेलेलो. चुलते एक वारले म्हणून आता दिवायलाच दिवांत जायचं बघा राहायला पंधरा दिवस.
होय मुलांना सुट्टी पडल्याशिवाय पण येत नाई ओ.
हां अन मुलांना सोडून पण जाऊ वाटत नाई
हाओय ते एक जरा मुलं कसं मगं लागत ते नाही जायासाठी, त्यामुळं, हं मुलाना मी असतुय सारखी महिन्याला.
होय हहह
महिन्याला नाही सोडा, दोन दोन दोन तीन महिन्यात नं, दोन तीन महिन्यात नं येऊन जातोय.
पयला असायची अशी सारखी आता नाही आता, हम्म. होय.
नाही आयुष्यात काय तर घडामोडी पाहिजेतच‌.
पायजेेतच की, काय नाही कायतर चालू आहेच खरं.
होय‌.
हम्म हम्म.
आणि प्रवास पण थोडा शरीराला प्रवास पण पाहिजे.
असा सगळ्या गोष्टीची सवय असावी, एकेकांना बघा प्रवास सोसत नाही, अ अशा बाहेर चाललीत की असं उचमळायचं. उलट्या वगैरे जास्त प्रमाणात हूत्यात, ते कधी तर बाहेर पडलेल्यांना तसं हूतंय बघा ते.
आणि प्रवास म्हणा प्रवास म्हटला की नातेवाईकाकडं जाणं येणं होतंय, परत नात्यात पाहुण्या पैयच्यात आनंद असं गोडवा वाढ
हं, घरातच घरातच राहून चार माणसात वागायचं कसं हे पण समजत नाही नाही, मग माणूस नंतर न गेलं की असं गोंधळतय.
होय होय.
हम्म, काय करायचं काय नाही काहीच समजत नाही.
काय बोलायचं कसं वागायचं हे कळतच नाही
हा तवा तसं होतय, हम्म.
सगळं पायजेच
हा सगळ्या गोष्टींची सवय पायजे ओ,, हम्म. आणि आता कसं जमाना नाही व्यवस्थित.
व्हय.
काय काय काय काय ऐकायला, ऐकल तेवढं कमीच झालंय अओ. हो रोज एक पेपर ला, रोज एक हेला, चोरीचं म्हणा, कशाचं म्हणा प्रमाण लय वाढलय यात
तुमचा आवाज कमी जास्त वालाय ओ रेंज प्रॉब्लेम आल्या. हॅलो! हॅलो! हॅलो! नाय माझ्याकडं चालूय नवं अजून टिपरींग कॉल वय